हॅलो.
हा बोल येतोय आवाज माझा.
हो येतोय बोलना, काय म्हणतेस?
काही नाही ग.
बापरे! वैतागली ग मी.
बोराला.
आगं आपले आई वडील माझी मम्मी तर ना शिवण काम करायची दिवस दिवस तिला ती कपडेय असायचे शिवायला ब्लाऊज लोकांचे आलेले. वरण भात करून ठेवायची सकाळी दिवसभर खा नाय तर उपाशी राण्य आताची लेकर बापरे!
नाही ग खूप आत्ताची पोरं नाकात दम आनतात. म्हणजे म्हणतात ना आपल्या काळी आपल्या आई वडिलांनी तीन तीन चार चार पोर एका वेळी सांभाळली.
अगं डझन डझन होते. एक एक डझन असायचे ग. आणीवरून विचारत दुसरं कधी होऊ देणारे बाप कोपरे हात, कोपरा्या पाासून हात जोडले देवा.
आणि त्यात तर ग मुलगा असला तर जामच त्रास असतो. मुली तरी थोड्या सोज्वळ समजदार असतात. कारण की माझ्या भावाची मुलगी एवढी चांगली आहे ना ग गपचूप एका जागी बसून जेवायला बस म्हणल का जेवते, आणि वस्तू त बघशील तर काय खेळणी घेईल तिथे तिथे ठेवेल.
माझी रडायची वेळ आली ग आज.
अगं म्हणजे बघणा मी किती याला, म्हणजे त्याला नवीन नवीन ट्राय करते आणि तो काहीच खात नाहीये मग काय तरी करायचं बरं नुसतो उपमा पोहे, उपमा पोहे काय बोलणार.
त्याच्यात तर काय पोट भरतय काय ग फायबर तर गेलं पाहिजेल ना पोटामध्ये.
हा मग. तेच ना मग विचार कर ना तू काहीच नाही म्हटल्यावर कसं अगं त्याला अंड जर करून दिलं ना तो फक्त ते पिवळं खाऊन घेतो आतमधलं वर
अगं बाई, जे खाया पाहिजे तेच सोडून देतो आणि नको ते खातो.
आता तूच सांग मी काय ट्राय करू ग लहानपण एवढा छान होता दिवस दिवस बाई मी ती पेस्ट करून खाऊ घालायची आणि त्याच्यावरच राहायचं. तीन चार वेळेला खायचं तीच. पहि लहान होतं तोपर्यंतच असं वाटतं आता तर बरं होतं.
नाही आताची तरुण पिढी खूप अवघड आहे बाबा. म्हणजे बोलतात ना विचारा पलीकडचे आहेत कुठलीच गोष्ट घे तू. मण त्यांचनी आपल्यामध्ये खूप साम्य म्हणजे बोलतात न शोधून सापडून भेटणार नाही. एवढा फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात.
नाही ग खरंच विचित्र काम झालंय बापरे म्हणजे नाही ग म आता आपले आई वडील सांगतात की. म्हणजे आपण त्यांना जास्त त्रास नाही दिलेला पण तरी ते म्हणतात की. तू एवढी हट्टी होती तू अशी होती तू तशी होती, आणि हे आताचे जर त्यांना बघितलं तर ते तर ना. ते म्हणतात मग तुम्ही आम्हाला त्रास दिलेला आहे ना मग ते तुम्हाला आता त्रास देतात.
हो आणि आपण मार पण किती खायचो ग. शाळेत मार घरी मार सगळीकडे मार खायचो.
हो तेव्हा तर विचारच करायचे नाही काम असलं की किती पण मारायचे घरच्या आपल्या.
म आणि आत्ताच्या पोराणात बोट लावाच तर लगेच एवढा कागावा करतात जणू काय कि ती मारले ह्या लोकांना.
नाही बाई मी मारत असते कारण मला ना सहणच होत नाही तो इतका त्रास देतो. मला सहणच होत नाही अजिबात मग मी मारत असते आत्ताच मार खाल्ला आता एवढं बनवून दिलं मला सांग. मग आता कसं अजून काय द्यायचं बरं वेगळं बरं ठीक आहे एक नाही आवडलं दुसरं खाव बाबा. नाही आवडलं तिसरं खा पण नाहीच तो नाहीच नाही म्हणजे नाही.
ती एक रीलील आहे ना जेंटल पेरेंट. करता करता मेंटल पॅरेंटिंग झालय. तशी गत झालीय. कितीही प्रयत्न केला ना स्वतःला सहनशक्ती स्वतः मध्ये आणण्याचा की बाबा नाही मी आ शांत बसेल तरी असे काहीतरी उपद्योग करतात ही मुलं. की आपला पारा चढूनच जातो. हॅलो येतोय का ग आवाज. हॅलो. हॅलो.